ते कायं? हां बोल.
आवाज येतोय कां?
हां येतोय की.
कायं करायला?
कायं नाय बघ. शेतात आलोय.
शेतात गेलायस व्हय? कायं कराय गेलायस?
आता कायं ऊसाला पाणी घालजायला जरा. बेरा आमच्या इथं. त्यांतन मोटर लावून ऊसाला पाणी पाजतोय.
तुमची स्वतःची आहे कां?
होय स्वतःची आमची.
आणि लाइट कनेक्शन कसं घेतलंय कां?
लाईट आमचं घराजवळचं हाय रे इथंन. एक दोन किलोमीटर वर हाय. मगं घरातचं मीटर लावलय. आणि तिथन मग वढल्या इकडं शेतात.
सोलर सोलर कनेक्शन घ्या नां कां?
सोलर कनेक्शन हाय ते पणं. खर्या घराच्या इथ हाय.
तेिथंच हाय व्हय?
शेतात आमचं फक्तं वीर हाय. शेत आमचं मोठ ठयं रे?
किेती एकर हाय?
तरी साधारण नाही एक पंचावन्नच्या आसपास असेलं की.
पंचावन्न म जास्तंय की.
सगळीकडेचं असा ऊसं नाय.
मगं?
ह्या भागांत आंब्यांचाय. थोड्याच भागांत चिकूचाय. त्यानंतर थोड्या भागांत असं, वेगवेगळ्या ठिकाणीं वेगवेगळं हाय रे. सगळं एका वेळेला नसते. सिझने बल आहे सगळं. सिझन वाइस तस सगळं चालूं असतय. त आंब्याच कसं आंब्यांच्या सीझन ला हेतय. चिक्कोचा, चिकूच्या सीझनला. त्यानंतर फुलाचा असतय माहिती काय? पांढरे- पांढरे एक असं घरासारखं असतय बघ टाइप.
हा हा, माहित आहे की.
फुलाचं पण कसं हाय, ते पण एका साइडला हाय.
आणि भाजीपाला काय करतायसा आता?
भाजीपाला असतोय, खरं एवढा असा नाही किरकोळ मध्ये. जास्त, जास्त करून ऊस असतोय.
हां
आणि उसा बरोबर मग तिथंच ऊसाच्या साईडला जरा असं, किरकोळ तेवढ भाजीपाला असतोय. आणि झेंडूची फुलं असतात बघ.
हां.
ती लावतोय बघ झेंडुची फुल. दसऱ्याच्या सीझनला, दसऱ्याच्या सीझनला जास्त असत्यात, झेंडूची फूल आमची.
बरोबर हाय, त्यावेळी खपत्यात नयी जास्त.
व्हय.
मग किती टन जातोय ऊस?
ऊस ना बघता - बघता, मागच्या वर्षी व गेला किती शंभर टन शंभर पेक्षा जास्त असलं. शंभरपेक्षा जास्त असत्यात, मोजाय नाही रे मी असं काय.
म, भा जातोय की, शंभर म्हणलेवर जास्त हाय.
आमच्या इथं काय, आमचं काय दोन, होय दोन ते तीन एकर हाय फक्त.
हां.
ऊस थोडा बं गेलाय त्यात, आंब्या ची, चार -पाच झाडं आहेत, चिक्कूची आहेत. त्यानंतर हे हाय आपलं, काय सीताफळ हाय. आणि बाकीच म, आम्ही काय भाजीपाला करतोय.
हा.
भाजीवाल्यामध्ये मग कोबीस.
हा.
आपलं गवारी, भेंडी.
हा, हां.
हे, हे विकतोय आम्ही, बाजार मध्ये जाऊन.
हां. आणि मग काय रानटी भाज्या लावलायसा का? म्हणजे त्या कायम अशा मिळत नाहीत बघ.
त्या होय त्या, हच्या्त डोंगरात, डोंगरात मिळत्यात त्या. शेतामध्ये दिसत नाहीत कुठ, डोंगरामध्ये असत्यात. हा, आमच्या इथनं जवळ हाय डोंगर.
लावलाय काय म्हणलं तुम्ही?
आम्ही नाही लावाय.
नाही आमची एक आज्जी हाय.
हां.
म, तिला त्या खायला लागतात रे, तिला आवडतात तशा भाज्या.
हो.
कधी नाय आले तर सांगत जा मला
बरं बरं मी आल त सांगतो की, कारण मी हीत कोण जास्त लावत नाय
हा
डोंगर हाय मोठा एकदम तिकडं हेज वाघजाई देवीचं मंदिर आहे न
हां
म तिकडे लोक फिरायला जात्यात त्यावेळी म गेलो त आणतो. भेटले तर
का झोपून उटलाईस का काय असं झोपून उटल्यासारखं
होय आत्ताच तुझा फोन आला
हम्म
त्यावेळी उठलो
हां माणसाना मर्दा झोपून उठूदे नायतर आळस येऊदे ताजतवान असं बोलून बोलाय पाहिजे दुसराबरोबर
होय त्याला व्यायाम करायला लागतोय त्यावेळी फ्रेश असतोय.
अ
तु जातेस का जिमला कुठ?
हा ब जिम नाय आवड म
मग पळायला
पळालाचं जिमलाच नाय आवडत.
हा हा मी काय घरातच व्यायाम करतोय मला नाय टाइम भेटत जिमला जायाला
कधी करतोयेस
सकाळी पाच ते सहा साडे सहा दीड होय, एक ते दीड तास करतोय.
होय, तुझ्या बॉडीचे गुणगाणं ऐकले पोरांकडना लय
तेच की,
एट पॅक्स हायेत नव्ह तुला
आठ आयेत आठ
होय.
आठ पॅगं हायेत
माहितीये ते आणि केला असनं बायसेप ट्रायसेप मांड्या पण हायत चांगल्या पोरं सांगालतीत मला
जोरांनी बैठका मारून झाली.
हा हा
ते दूध असतय म्हशीच
हां
आम्ही दुकानात काय ते
किती असतय तरी
काय दूध
हा
दोन लिटर सकाळी दोन संध्याकाळी दोन
बाय तू पितेस दोन लिटर
नाय नाय, मी एवढं कोण पितय बाळ मी. सकाळी एक ग्लास आणि संध्याकाळी एक ग्लास.
हा,
दोन ग्लास येतोय. मोठं मोठं
हा,
असाय, दुकानातलं हे असते. नाय भेसळ असते.
हा,
फ्रीजला लावले त्यापेक्षा ओरिजनल
किरकिर किडे एक लय झालं बघ शेतात.
होय, ते काय असतातच सगळीकडे.
आवाज येतोय का नाही. फोन मध्ये किरकिट किड्या
नाय, आत्ता नाही.
जरा पण येत नाय,
नाय नाय, येत नाय आमच्या इथं पण आहेत. सोड आमचं घरच शेत तसा आहे जायला साईडलाच घर आहे. तिथ न पुढ मेन रोड चालू होतोय.
हा,
तिनी साईडन हे ह्या शेत हाय. त्यामुळं किड साप जास्त येत.
होय,
होय,
पाऊस पडला का नाही? गावात मग तुमच्या
काल पडल्याला.
हा,
आज का नाही. आज पूर्ण ऊन होते, दिवसभर आज जास्त गरमी येत होते.
काल मोठा पडलेला का तेवढाच.
नॉर्मल अजून पावसाचा पावसाचा सिझन कुठ आलाय.
हा हा,
अजून पाऊस यायचा, ह्याच्यात केरळमध्ये आला की मग इकडे येणार.
व्हय,
केरळमध्ये काय ते,
आत्ता अधिक महिना चालू आहे ने
हा, होय अधिक महिना.
त्यामुळं सगळ पुढ होऊन केलंय.
देवाला गेल तास का नाही, अधिक महिना म्हटल.
कोणीकड
ह, ह्याच्याकडे सासुरवाडीला तुझ्या
नाही बाबा आत्ताच कुठ देवाला जातात. सासरवाडीत
नाही. बोलूव त्यात की,
अरे, बघ बोलवायचा विषय नाही रे! काय झालंय माहित आहे काय.
हा,
त्या ऊसाला पाणी द्यायला लागतय. इथ याला गडी असत्यात.
हा,
तरी पण आपल्याला थांबा लागतय. रात्री काय तर मोटर बिटरचा प्रॉब्लेम झाला काय तर. काय मग थांबा लागते र तीथ आणि काय मग बाय को गीलीया माहेरला.
गेलीया होय?
व्हय.
आपुण बी जायाच कधी तरी. आता अधिक महिन्यात बोलीवत्यात म्हणल्याव ते जेवायला पण बोलीवत्यात आणि कायतरी दागिना करत्यात.
हा.
त्यावेळे जायाचं काय त केलं तर केलं अंगठी.
अंगटी कुठ बाबा चेन केलिया.
केलीया होय?
आता ऊसाच एकदा झाले का नाई काम मग जायचं आता. एकदा पंधरा वीस दिवस गेलो की तिकडच असतोय रे. तिकडे कस तिथं मित्र पण झाल्यात आता माझी.
हा.
त्यामुळ बर पडतय तिथं आम्ही ठरवून जातोय कुणीकड तर फिरायला वगैरे ते.
हा हा हा.
पंधरा वीस दिवस असत्यात तिकड.
ओके. भार हाय की पंधरा दिवस तेवढीच सुट्टी निवांत.
व्हय एकदम निवांत. आणि तिथ जावायाला मान एवढा काय सांगू. आता जेवलेलं जेवलेलं ताट उचलायला येत्यात रे.
होय.
म.
लयच मान देत्यात.
ढीगच ढीग.
एवढा मान घीऊन काय करतोस?
एवढ्या हाळू का बोलालीयास मर्दा मोठ्यान बोल कि जरा.
मोठ्यान बोलू होऊ जेवाय नाय अजून.
जेवाय नाय मग काय झालं?
आवाज ननिघत नाय सकाळपसन कुठ जेवलोय कॉलेजला गेलतो लवकर.
हा.
तर गेलो नऊ ते होय नाय सात ला बाहेर पडलो.
हां.
त्यानंतर नवला लेक्चर संपलं.
हां.
नऊ ते चार स्टडी रूमलाच बसलेलो मग काय करणार.
हा.
मित्र एक हुता माझ्या बरोबर.
हा.
त्यो बी हुता माझ्या बर सोड त्यो बी नऊ ते चारच बसल्याला.
हम्.
चार वाजता स्टडी रूम बंद होतीया.
हा हा!
हा हा हा!
बाकी काय?
पोरगा आता कितवी ला पहिलीला आहे नव तुझा.
कुठलं.
पोरग रे तुज पहिली ला आहे ना आता.
होय, होय ते पहिली ला आण मी कॉलेजला.
हा हा!
ते लागे शिकवाय बाई. अन आता ते आता टायमिंग झालय जेवायच.
व्हयं!
हूं चेक
कितीला कितीला जेवताय.
कितीला साडेआठ ला फिक्स.
हा हा!
आठतीस नाहीतर लास्ट नऊ, त्याच्यावर जायीत नाही टाइम.
हा हा! चालतेय चल ठेवू काय म.
बर बर चालत.